हॅलो हम्म, हा हा बोला मॅडम काय म्हणता?
काही नाही मजेत ये, तुम्हीच सांगा काय चालू ये?
जेवन झालं आताच. सॉक मार्केट मठ मोडालेले मठ होते. आणि पोळी. तुमचं झालं जेवण?
नाही आता दुसरी बागात जाऊ तिथं गेल्यावर जेवण करू. दोन वाजेपर्यंत जेवण करतो आम्ही.
त्या सी टी स्कॅन च्या ठीकाणी.
नाही अ मेडिसिन
अच्छा जेवण्यासाठी तिथं जाता का?
नाही. तिथं गेल्यवर दुपारचा टाइम मेडिसिनचा असतो, मग तिथं जाऊनच जेवण करतेत. तिथ शांतता असते.
आजून कोण असत जेवायला?
एकटीच असते.
अच्छा. ठीक आहे ठीक आहे.
आधी होती ओ बी जी वाय वाली ती यायची जेवण करायला पण कंटाळा करून देतात त्या दोघी जणी बहिणी ये तर त्या कॅन्टीन ला जातात जेवण करायला.
अच्छा म त्यो त्यो न सोबत हे ना दोघांना?
हा त्या दोघी बहिणी हेत ना म त्या शक्यतो आणतच नाही आता सकाळी उठायचा कंटाळा येतो त्यांना म डबाच बनवत नाही, मग कॅन्टीन ला जातात जेवन करायला.
कॅन्टीनला जेवणला म्हणजे जेवण मिळतं का तिथं
हा नाश्त्या सारखं ऑमलेट वगैरे असं सँडविच
अच्छा तस, म्हणजे ऑर्डर देऊन घेतात जेवन, भाजी पोळी नसते?
कधीतरी असते भाजी, पोळी पण नाही तर आलूचा पराठा.
अच्छा अच्छा, हम.
पोरी ये त्या अन मॅरीड.
कंटाळा येतो त्यांना स्वयंपाक करायचा.
अच्छा. आणि ते फूड डिपार्टमेंट वाली काय नावं तीच.
सगुना.
हा तिन नाही येत.
नाही ती तिकडं बोलवते जेवायला मी काय जात नाही.
हं.
त्यांचा आणि माझा टाईम काही जुळत नाही ते. साडे बारा ला एक जेवण करायला बसतात तोपर्यंत मी इथंच. आधाटामेला बिझी असते.
अच्छा अच्छा.
ह मी इथून दीड वाजता जाते तिकडं. मेडसिनला मग. दीड ला इथून गेलं की गेल्या गेल्या पहिले जेवण करून घेते. इथ ऐनोटोमला मोठा हॉल पडतो होत कुणी ना कोणी येजा चालूच असते. मी तिथंच आपल्या शांत तेत करते जेवण. फोन पाहत पाहात. हम्.
किती केले फोन आज? बर या.
आणि अ निर्मलचा फोन नाही. आलेलं नाही तिथं काहीच. त्याच्यावरून परत परत पाच करता येतील. तुला हो. ह ना आणि जर मला करता आली तर मला स्वतःला बी पाच करता येतील. काय म्हणजे निर्मल मला केल पाच. अ आता समजा तू जर करशील आपले तर तू मला चार करशील. हो मला मला पाच निर्मल निर्मलला पाच. आणि अ दहा झाले समृद्धीच्या. अ म्हणजे ते दोन दुसरे सिम कार्ड आहेत तर ते त्यांच्यावरती दुसरे दहा. तर वीस कॉल चे पण होऊन जातील असेच आणि. आ वीस कॉलमध्ये एकशे ऐंशी मिनिट असतात एकशे ऐंशी मिनिट होऊन जातात.
हा बोला. ठीक आहे. ह. बाकी काय अजून?
काही नाही भाव
काय सॅलरी झाली का झाली ना सॅलरीला.
काय?
मार्केट सगळ्यात मार्केट ऍडमिशन केली. तेव्हापासून मार्केट वाढतच नाहीये ना.
अच्छा.
दीदीचे मी तर तिला मी बोललो तिजा तर जरा कुंडलीमध्ये दोष आहे काहीतरी. तिची ऍडमिशन केली पंचवीस सप्टेंबरला.
आं आं.
तर मार्क मार्केट सव्वीस सप्टेंबरला मार्केटने हायप बनवला म्हणजे तोपर्यंत वाढत होतं मार्केट पंचवीसला संध्याकाळी ऍडमिशन झाली तिची सववीसला उघडल्या उघडल्या मार्केटने टॉप केला आणि त्यानंतर मार्केट वाढलेलंच.
अच्छा.
तारीख-तारीख सुद्धा बरोबर मॅचिंग झाली नंतर मी चेक केलं होतं . होता मी तिला बी बोललो तुझ्या कुंडली मध्ये प्रॉब्लेम आहे तू जास्त सांभाळून राह.
हम्म हम्म हम्म.
पुढची पण साफ सुफ करशील ना तर तुला हा खूप मो मोठा त्याची किंमत मोजावी लागेल. म्हणून दुर्लक्ष करू नको- कुठल्या गोष्टी कडे व्यवस्थित राह व्यवस्थित ते काय लक्ष नाही देणा
चा आला होता फोन पण लगेच कट झाला.
तुझं सादा कॉल करतोय ऑडिओ कॉल तर मंग पी सी .
हा काय म्हणती तिचा बी आला होता कॉल तुम्हाला लावायच्या आदी तर तिचा ही आला उचलला मी पण लगेच कट होऊन गेला. मंग मी काही केला नाही तिला कारण तुमचा फोन येईल म्हणून मंग. मी अ राहू दिला म्हणलं तुमच्याशी बोलणं झाल्यावर मग तिला कॉल करते.
हम्म तो आता आला होता काय?
हा तुमच्या याचा आन अ येणेचा. हो आदी म्हणजे मी तुम्हाला मेसेज केला ना कॉल करू का.
अच्छा.
हां.
बरं आहे म. संध्याकाळी काय करणार आहे म?
संध्याकाळी भाजी उरली का?
नाही.
अच्छा नाही तर भात टाकले असता.
त्या भाजी किती गं होती रे त्याची नावा लागून नावाला आर्धी वाटीपेक्षा पण कमी आहे. तशी मोडू दिले मी ठीक आहे बस चवीला चवीला म्हणून.
हो.
ती ती बी काय त्याच्यात अर्ध वाटी पाणी टाकलं होतं मी म्हणजे ते सोडले जाऊ द्या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
आणि तिथं आहे त्या दिवसाची.
हां. बघू आता संध्याकाळच संध्याकाळी आल्यावर. बजारात बी जायचंय आज.
तो उशिरा येईल न संध्याकाळी क्लास त्याला त्याला.
निर्मल
एक तासात होऊन जाईल म्हणे माग सांगत होता मला.
एक तासात होतंय का तर त्यानं तर सहा वाजेपर्यंतच यायला पाहिजे ना.
हा पाच ते सहा. म पाच ते सहा बोललाय तो मला एकदा कॉल कर म्हणे निघायच्या आधी.
अ मी उचलला तर ठीक, नाहीतर मग घरी चालले जातो म्हणे तो.
अच्छा.
टाइम चेक करां, झालं का?
नाही नाही आपोआप कट होतले, बारा मिनटा नंतर. दहा मिनिटाचा तर टाइम असतो, साडेआठ मिनिट झाले, तुला दिसत नाही का त्याच्यात?
मी काय बघितल नाय. हम् दिदीचा येतोय परत फोन.
हा तिचा लंच टाईम असेल ना.
हम्म.
रोज या रोज याच टायमला करती का ती?
नाही रोज मी करता, आज केलंय तिने का ब केलाय काय माहिती.
चाल आजुन
संपव एक, हा अजून वेळ आसला की आजू करतो तिकडन कॉल. नाही त सांग तो मग नाही तर मी करेल इकडून, हम्.
हा हा सांगेन मी.
हां, बर.
काय आज गुरुपौर्णिमाचं कोणत्या मंदिरात गेली नाही?
काय?
मंदिरात कुठल्या गेली होती म्हटलं?
संध्याकाळी जातो आम्ही मी आणि दादू.
महादेव मंदिरात?
हा महादेव मंदिरात, गणपती मंदिरात जिथे वाटेल तिथ. ते मध्ये रस्त्यात लागतात दोघ मंदिर
हां हां.
हो शक्यतो बुधवारी आम्ही गणपती मंदिरात जातो.
अच्छा!
ह्म.
काय तिथं विशेष बुध बुधवारच.
काय नाही. बुधवारी मंदिरात जायला पाहिजे म मी असं सांगितलं होतं.
माझ्या राशीमध्ये राशीमध्ये माझ्या. युट्यूब ला युट्यूब ला हो.
अच्छा! हा ते राशी स्वामी बुधे म्हणून त्याने बुधवार सांगून दिलं सोपं तिथलं तिथं.
ह.
राशी स्वामी बूध येत हम. आ तसं तर मला मला शनिवारी जायला पाहिजे मग.
हम्म परत तिचा येतोय फोन.
तरर्स
हम् हा हा.
स्वामीत ठीक आहे म्हटलं तिथ काेली पुजा वगैरे असतील एक्स्ट्रा.
आ.
पाऊस वगैर चालूय का? तिकडं
नाही.
इथं काय थोड्या वेळापूर्वीऊ थोड्या वेळापूर्वी ऊन होतं आता असं वाटतंय की सुरू होईल थोड्या वेळात. असं दाटून आल्यासारखं वाटतंय.
हा हितं तर अजून ऊनच दिसतय.
अच्छा.
हम्.
हा ठीक आहे ठीक आहे.
बेल्ट घेऊन गेलेय का तिकडं.
नाही ना विसरली घरीच.
अच्छा तरीबी तो जाड बेल्ट आहे कपड्यावरती कसा झाला असता तो.
हम्म फक्त बसताना लावून असत खुर्चीवरती.
अच्छा.
बस ते म्हणजे ते प्रेशर नको यायला ब असं म्हणून तेव्हा सांगितलं.